हॅलो
हॅलो
आवाज येतोय माझा
हो
हम्म काय म्हणत होती
काहीच नाही
काहीच नाही
हम् का काहीच नाही ते क्युडल मध्ये वजन टाकते
हा ते वजन उंच्या तुम्ही
एक अंगणवाडीच बाकी आहे ना माझं
एक अंगणवाडी बाकी एका
हो ते आता टाकते
हा
हम्म
नाही अ मालेमा सरांना तुम्ही वजन उंच्या दिल्या का या महिन्याच्या
नाही दिलं
मागितले नाही का सरांनी
आता देणार सकाळी सांगितलं सरांनी
हो
पण मला टाईम नाही भेटला ना म्हणून मी नाही टाकलेलाच नाही
बरं ठीक आहे उद्या टाकून द्यायचे अ वजन उंचीस सगळ्या मुलांची आणि गरोदर आणि स्नंद मातांचे पण अ जे नवीन असतील ते पण टाकून द्यायचे
हा
हम्म काय काम आज काय काम केलं तू
आज काहीच नाही काम केलं ते वजन उंची टाकते हेच टाकणार आता
हा बरं म्हणजे दिवसभर
नाही आज घरामध्येच काम होतं ना म्हणून आज कामच नाही ांत
अच्छा
हम्म
आणि तुझा मुलगा गेला होता का शाळेत
हो आज
जात का आज सुट्टी होती का
हम्म
नाही आपल्याला सुट्टी नाही त्याच्यामुळे मला लक्षात नाही येत ना कधी सुट्टी आहे की नाही ते
हा सुट्टी होती म्हणून उदया जाणार ती अंजली पण सांगत होत ती सोमवारीला रडत होता अस साांगत होती
ह ह हा अंजली पण येऊन गेली होती ना त्या दिवशी म्हणजे तिची मुल मुलगीला आपण घेऊन गेल ती सांगत होती मला पण आणिनि त्याच पण मुलगा आहे तिथे म्हणे तो पण रडत होता म्हणे आणि दिदी पण रडत होती म्हणे सांगत होते ती
सांगत होती आताच ते शाळेमध्ये मी पण गेली होती ते खूपसरडत होता असं सांगत होती
हा दिस ना मज अजून त्यांना सवय नाही लागते लाली ना सवय जेव्हा लागेल त्यांना
आठ सातच दिवस गेलं ना ते सात दिवस सात दिवस
म्हणजे नाही त्या वातावरणमध्ये तो हे हो मिक्स होईल मुलांसोबत ओळख होईल तेव्हा त्याला बरं वाटेल ते अज
नय ते घरी निघताना सांगत मी मिशाळामध्येच जाणे जातो मी शाळामध्ये जातो घरी नाही राहणार असंच सांगतो मग गाडी आली का रडायला लागत मग मी नाही जाणार मी नाही जाणार असं सांग
त्याला कसंय त्याला शाळेत जायचंय त्याला जायचं जाऊ पण वाटतय पण कसं आहे तिथे जाऊन आपले लोक नाही ना तिथे शाळेमध्ये मुला मु ते लोक वेगळे आहेत मुलं वेगळे आहेत त्यांचा जो ओळख नाही मग अचानक नवीन ठिकाणी लहान मुलं आहेत ना ते सगळं ऑब्झर्व करतात म म्हणजे निरीक्षण करतात सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याला जे शाळेत गेल्या ती गाडी बघितल्यानंतर त्याला ती फिलिंग येते ना शाळेतली की तिथे जाऊन वातावरण कसं असतं मग त्याला रडायला येत असल म्हणजे असं त्याला थोडे दिवस तसं वाटेल मग सवय झाली की मग बर होईल तर
आज काही उठून उठून पाच वाजेला उठलं. मी शाळामध्ये जाणार मला खिचडी खिचडी द्या खिचडी असं सांगत होता. आता आता उठलं पाच वाजेला. तर मी शाळामध्ये जा जाणार आहे. मला खिचडी दे खिचडी असं सांगत होता एप्पल दे, खिचडी दे. डबा दे असं सांगत होता.
हा मग आज गेला नसेल ना म्हणून त्याला ते झोपेतून अजून उठलं तर त्याला असं वाटत असेल. हे झोपेतून उठल्यानंतर आपल्याला शाळेत जायचंय.
हम्म अंघोळ आघोळ करून दे मला. चहा दे बस्किट दे आस सांगत होता. नाही अजून तर आता आ तर आता रात्र होणार मग झोपणार मग सकाळी जाणार शाळामध्ये असं सांगितलं नाही. मी आता जाणार शाळामध्ये असं सांगत होता.
हो का हा उद्या उद्या सुट्टी नसेल ना त्याला शाळेत का सुट्टी आहे.
नाही सुट्टी नाही आहे.
हां अच्छा मग उद्या पाठवायचं मग त्याला परत.
बाकी काय जेवण बनवलं.
आज चपाती, डाळ, खिचडी.
तूम्हाला उडदाचे तु मला उडदाची डाळ कधी खाऊ घालणार आहे.
हम्म आम्ही बनवणार ना तेव्हा तुम्हाला कॉल करणार.
हो मला कॉल करायच मला डबा घेऊन पाठवून द्यायच. हा मला तुमच्या घरची उडदाची डाळ खायची आहे. बाकी बाकीचे कुठे गेलेत?
बाकीचे घरामध्ये आहे ते गावामध्ये आता लाईट फिज जाते ना तर गाव गावामध्येच फिरतात आठ वाजेला सात वाजेला निघून जात तर आता नऊ साडेनऊ वाजेलाच घरी येणार ते.
हो का चांगलंय.
हम्म आता मग ते स्वयंपाक करतात ना सगळे शेगडी चालू करून देतात.
हा मग ती लाईट हा लाईट मग वाटली जाते ना सगळीकडे मग कमी पडत असेल नाही का.
हम्म तर लगेच लाईट चाली जातात मग लगेच मग घरामध्ये येते. लगेच म गावामध्ये.
अरे बापरे मग पाणी फिरवायला ते का जड जात का?
हा म्हणून ते लगेच चालले जाते. पाच सहा टाकी आहे ना. ते रात्री भरावा लागत. मग पाच वाजेला नाही गेले. आठ वाजेला सात वाजेला गेले तर मग रात्री अकरा बारा वाजून जातात ना.
हो का
म्हणून ते लवकर
किती लांब आहे?
काय?
शेत.
तेच काय एक बोलाण्याला आहे.
हां
एक इथं गुल्लेपाढाला आहे.
बरंच लांब ये ना ओ
हम्म हम् लांब काय दामस आहे.
हम्म खूप लांब ये. मग सुनीता सोबत तुम्ही बोलतच नाही का?
काय?
सुनीता
नाही.
बोलून घ्यायचं ना काय? ती पण न बोलत का?
मी तिला काईच नाय बोलली तर मी कशाला त्याल तिला बोलल मंग तीस मला काय पण सांगते.
हां
मी तर काहीच नाय बोलली ना तिला
हम्म बरोबर हाय.
हूं तर तीस तशी आहे तर मी काय करू आता तर काय काय पण कार्यक्रमं असणार मी तर काहीच नाय कण काहीच नाय कर करणार येणार पण नाय तिथ ह ह आजारी य आजारी आहो मी असं सांगणार तुम्हाला
नय नय असं नाय
सगळ्यांना सांगणार मी आजारी आहे तर मी नही येणार. असं सांगून देईन एखादा म्हजे काय करते ती कस करते त बघून घ्यायचं ना तुम्ही पण
असं नाय करायचं आपण एकाच गावातलं एकाच गावात काम करतो एका संस्थ
हो पण ती तिला तसं नाय वाटते ना
मी सगड काम करते तरी पण ती सांगते.
हा
काईज नाय तिच तर काईज नाय सगड ते ती एवढी सा येते.
हो का.
माझे तर आम्ही हरीश माझअअ सासर मी आम्ही ती तिघ तिथंच राहत काय बी काय पण कार्यक्रम राहतो तेव्हा
हो का
हम्म
जाऊ दया एवढा हे नाय करायच द्यायच विषय सोडून द्यायचा एवढं मनावर वगैरे काय घ्यायचं नाही.
मी नई मनावर त काहीच नाही घेते पण
हे हे काम काय मी काय म्हणते हे काम काय आपल्याला आयुष्यभर नाहीये.
नाही पण ती ना त्यांच्या घरज जवड आहे ना त्यांच्या कोणा सोबत बोलते पण नाय असं सांगते सगळे लोक तिला
हा
ती तशीच आहे असं सांगते सगडे
हाव का. म्हणजे त्या तिच्या घरच्या आजूबाजूला पण जमत नाही का?
नाही कोणासोबतच नाही कोणासोबत नाय सांग ती ना ती -ती माझी काकाची मुलगी पण आहे ना ते तिच्या बाऊला ती सांगत होती. ती अशी ए मं तिथ जाऊन पण सांगते अशी आहे, तशी आहे, असं तिला. सांगते असे सांगत होती, ती माझी काकाची मुलगी आहे आहे ना.
हा, हा, हा!
ती सांगत होती तुला त ये असे सांगते ती अशी करते, तशी करते, असं सांगत थोती मला दिवस भेटली ना तर सांगत होती
मी तर घरामध्ये कोणालाच नाही सांगितलं, सुने सुनीता असं सांगते असं.
हो का?
कोणास कोणालाच नाही घरामध्ये कोणाला नाही. प फक्त आजीला माहित आहे, तीच सांगितल तिला. सुनीता अस, मी तर सांगितलंच की कुणी कोणालाच नाही.
हा हा!
तीच तिथं कारण होतो, तिथं गेली होती ना आजी.
हा हा हा!
इथं सांगितलं असं सांगत होते ते तर तेच अंजली आणि ते सांगत होते आपलं काम तिथं होतं तर तिथच सांगितलं ना घराघरा जाऊन. इला, इला, सगळ्यांना वापरल आता असं सांगत होती अंजली.
बापरे! एवढं नाही करायला पाहिजे ना जा मी तिला मी. तिला समजवलं होत त्या दिवशी, त्या दिवशी सांगितलं होत. कि झाल्या त्या गोष्ट झाल्या, कामाच्या वेडेत ना खूप भांडणं होतात. नाही होते आमच्यामध्ये पण होतात, पण त्या गोष्टी ना त्या त्यापूर्ती ठेवायची. तिथेच विसरून जायच्या त्या गोष्टी, म्हणजे आणि गरी जाऊन. घरी जाऊन त्या गोष्टी विसरून जायच्या, त्यां नाही आठवण करायच्या असं सांगितलं होतं मी.
तर ते अंजली पण तेच सांगितलं, तर नाही ती एने मुली होते ते मुली जाऊन तिची मम्मीला सांगितलं. काकी रडत होती, मग ती मम्मी तिची मम्मी सांगत होती. कशाला रडत होती तू म्हणून मी सांगितलं, असं सांगत होती ती.
काही बी. ठीक हे जाऊ दे, आपण हे ना मी थोडं आता कामात हे, आपण उद्या बोलू परत.
हूं हूं!
ठीक हे चालेल.
हो!
माला मालेमा सरांचा पण कॉल येतोय.
हो!
ठीक हे चाल.